आता तुमचा मगाशी आवाजच नाही आला तुम्ही लावला होता तो.
नाही ला ऐकून लागलाच नाही पण मला कॉल.
लागला नाही क्या
नाही.
मग मला का आला ना मिस मी उचला रिंग आली पण
हाव काय.
रिंग आल की
मी आता लावला की नाही तुम्हाला एकूण दिसला नाही तुमचा लागला म्हणून.
नाही गं पण मला रिंग कशी काय आली? जॉईनिंग कॉल दाखवला ना काय नाही. सुरू आहे सध्या आराम.
हो आता काय शेवळ्या हे ते सर्व झालं?
मशीना बंद तरी पापडाची पिठ येऊन पडेल. एक दिवस करू आता पापड अजून तपली आता उद्या ही तपीन अजून. उद्या तपली कि लव म हा बाया करतात पापड. करतात बया बाय लेका पापड ज्या झोपल्या तीन उन्हाळ्या त्या आता करतीन.
नाही म डबा विसरले गेले आसतीन त अशी ते.
हा असही अशी. हा संपले असतील त मंग लागती.
ते कॉल लावायच्या वेळेस कोणा या ग्रुपले हे करा लागते काय?
नाही नाही मी त कोणालाच ग्रुप ब्रिपल काहीच नाही फक्त असा साधा फोन कर तो मी कॉल लावूका त्यान जर हो म्हटलं तर मग ते अँप उघड्याला लावतो.
हाव ना.
तुमचे किती
मले म्हटलं पाच पूर्ण झाले पहिले डबल अधिक मले ते ना दहा दहा करा म्हणतात.
हो का अजून दहा दिले.
अधिक पाच दिले.
अजून पाच दिले.
हम.
हा हो का मग आता त्या पाचतले किती झाले.
पाच यातले दोनच झाले तीन राहिले अजून.
हो का?
दोन झाले तर ते. फोन आता उचलेला आता तुम्हाला लावला तर लागलाच नाही मला दिसल. ग.
अन हो ना. काय जरा पोरी आल्या गेल आजचा दिवस आहे म्हणून? त हा.
हा ना मग आजच्या दिवस आहे कातोडा करा लागत. तो जरा कशी येतात काय करा लागते.
हा.
मला तर कामा सगळेच राहिलेच आहे पाक झाला मगत. जेवणही बोलता बोलता जेवण केलंय का हा.
हा हो काय जेवणी बोलता बोलता गे ना. पोरी गेल्या प पोरीत. पोरी गेल्या असेल ना तुमच्या?
हो त्या गेल्या ना कुठले.
अ कुठले असतात का आता. को. कोणत्या शाळेतात म्हटलं कुठले. ब. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज निवडयला काय? आवाज नई येऊन राहिला.
फोन आला आता हिच्यात.
ह. कोणत्या शाळेवर आहेत म्हटलं?
अती आले कूठले कृषी शळेत.
कृषी शाळेत टाकलं कोणत्या वर्गात आहेत त्या.
ते एक बारावीले हो रूम आहे ना. रूम आहे ना एक बारावीला आहे एक आठवीचा आहे. ही लाईनी होती गावातच टाकली आहे ना.
हा का त्या दोघी तर तुमची आई असते तेचत म्हटलं ना ह अ ना रूम करून दिली कुठं रूम करून दिली मग
अ रोमतीच आहे ना आसरा कॉलनीत
हा ओके ह कठले
हा कोठले
हाक बर आहे मग चांगलाय
होा ना कस आता पटेले बारावी जे आहेत मग अस ट्युशन आहे ते पाहिजे बिचना
हा
तेच्या शिवाय माग
जेवात नाही म्ह इकडे आपल्या इकडे काहीच नाही ना आता
मग गावातही आहे तर मग गावातून अस हिवरखेड जा लागतो तुमच्या लेकराई सारखं अंतरा
हो ना हा नाही ना ते बरं केलं कुठले रूम करून दिली जाय तिकडे अभ्यास ही होती ट्यूशनही होता
अधिवेश जमा
त्यासेचना मग ते आपल्याला काही एवढं हे नाही
हा बरं ना तुमचे रायते तर कधी
हो आई हा
नाही ना चालूच
हो ना
झाला
स्वयंपाक वा लय वेडचा झाला जेवण झाले आवा आवाज कोनाचा कट कट कट कट करून रायला
बरोबर राहयचे घरात की एख जास होते आला आता हॅलो अला काय पटतेज